हॅलो?
हॅलो?
हां, काय करताय?
काय नाही बाबा रें, तू काय करायलास?
काय नाही बघ, स्वयंपाक चालूये..
होय.
हम्म.
म्या, हायव तू?
हाय बघ माझ, मी बरा य.
होय, आहेत, तुमच्या घरातले?
आहेत- आहेत, मस्त यत सगळे.
होय, नाय?
काय नही. काय आता, पावसाळा सुरू होतोय, जरा झाडून वगैरे काढायला पाहिजे..
होय, आमचं पण काडायचाय.
हा हा.
त्यात आणि दसरा येतय त्यात आणि आमच्यात लय कडक बाई.
होय एवढं काय असतंय ग?
आमच्याइथे कसं नऊ दिवस. जे नऊ दिवस बसतात कने नवरातनला
हा हा.
तिथं व इथं कसं दररोज आरत्या असतात नाय मोठ्या आमच्या इथं.
हा हा.
आमच्या गावात मोठ्या न आरत्या असतात इथ जवळ जवळ महा आमच्या इथल गा ग्रामदेव माहासिद्ध हाय कणे त्याची जवळजवळ अर्धा तास आरती चालू असत्या
हा हा.
तसेच तिथं खाली सातेसरा जकोबाई त्यानी हायत अंबाबाई. दहा पंधरा मिनिटं आरती अस त्यामुळे सकाळी लवकर उठली की अंबाबाई ची आरती करायची. माळावर. बिरो महासीदाला गेलं की तिथ जवळजवळ एक तासभर मोडतोय तिथल्या तिथं मग दुर्गा मातेची आरती असते होय सलग आठ. नऊ दिवस हे चालूच असतय नाय.
होय होय.
त्यानंतर दसरा.
होय काय आमच्या इकडं पण होत आमच्यात. पण कसं नऊ दिवस आता कसं पहिला आमच्या गावात जास्त दुर्गामाता बसवत नव्हत्या. आता कसं झालंय प्रत्येक गल्लीत दुर्गा माता प्रत्येक गल्लीत एक आहेच.
होय.
त्यामुळे रोज एक प्रत्येक बायका असं रोज एक अ कार्यक्रम ठेवा लागलेत. परत रोजच्या टिपऱ्या खेळत्यात मग आधी आधी एक महिनाभर प्रॅक्टिस करायला पाहिजे त्याची. आम्ही पण जातोय सोड त्या्मध्ये मग. ते रोज आरती करायचे मग ररोज प्रसाद काही जण नवरत्न करतात.
आमच्या येत तर कसं नऊ. दिवस एवढं काय नसतय पण दसऱ्या दिवशी कसं अ शिलांग लोटण्याचा कार्यक्रम मोठ्याने केला जातो ना. सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन.
होय.
मंदिर. ला घोडा शिलंगन लुटायला जातोय पालकी आणि घोडा.
हम्म हम्.
तिथन शिलंगन लोटल्यानंतर एकदम पालखी आणि घोडा दोन्ही पण पळत येतात. य
होय का हाहा.
हम्म त्याच्यामुळे मग ग्रामस्थ कोणत त्या? अ पालखीतलं सोनं घेऊन आला आणि त्याच्यामागं घोडा पळतच येतोय. बघण्यासारखा कार्यक्रम असतो ना इथं.
होय म्हणतात सोड तुमच्या गावामध्ये भरपूर म्हणजे तुमच्या गावात. गावात प्रत्येक सणाला ज जास्त करून मोठे ग्रामस्थ. परत ते बिरोबाची पालखी ह्याच्याशी ह्याच्या पासून सुरुवातच होत्या. हे आलं तरच सगळं सुरुवात करतात नाही तिथ.
होय. आता परवा पण कसा अ गेल्या वर्षीच अ पालखी सोहळा होता. त्यामध्ये कसं आमचा ग्राम-ग्रामदवता आहे का नाही, महासिद्ध. त्याचे वडील ते विजापूर कडले. परत त्याचे भाऊ, चलत भाऊ, पुतने
हमं हम् हमं.
म्हणजे जे असं नातेवाईक असतात आपलं तसच त्या देवाच्या नाते नातेवाईक आहेत नाही. तिथल्या पालक्या सगळ्या भेटीला आलत्या. जवळ जवळ अ दोन तीन दिवस हा कार्यक्रम चालू होता.
होय होय मी पण माझ्या मैत्रिण आहेत ना, त्या तुमच्या गावची मग ती स्टेटस ठेवलेली सोट बघितल मी. पण छान असतोय मोठा कार्यक्रम आहे त्यो. हो नाई. भरपूर लोक येत्यात बघायला.
जवळजवळ असं ते भंडारा वगैरे म्हणटलीस का नाही, नऊ तीन चार पोती तर असं सहज लागतात.
होय लागतात सोड.
आणि कस मेन अस अ तिथं अ दोन तीन दिवस कनी अख्खा गावाला महाप्रसाद होता.
होय काय.
त्यामुळे सगळ ग्रामस्थ सगळ आमच्या गावामध्ये म्हणजे कोणताही सण असू दे तो, एकत्रितपणे साजरा करतात.
होय काय. हा हा. म्हणजे ते हे सणवार त्यासाठीच केलेले आहेत ग. माणसं एकत्र यावी, आपल्या कामातून जरा वेळ मिळावा, जरा तेवढंच म्हणजे आता आपण कसं आता दसऱ्याला करंजी वगैरे करतोय कणी, कडाकणी करंजी. हे काय आपण आधी मधी करत नाही नाई. आ दिवाळी आली कि करतोय. परत दिवाळी आली कि वेगवेगळे पदार्थ करतोय. दसरा आला की आता हे करंजी वगैरे करतोय नाई आपण. मग आपण आधी मधी करतोय काय बघ. हा. बर कधी तर हा. लग्न झाल्यावरती मुलींना देतात तेवढंच. नाही तर आधी मधी आप
ऐका आणि हे ग आपल्या या आत्ताच्या काळात कणी कामाच्या हेन करून खायचं होत नाही, तर सणाच्या निमित्तानं तर सगळं करतात.
होय होय. करत्यात सोड. त्यामुळेच ते मिळते नाई ते लोकांना खायला.
होय.
आणि आता तर आता तर कस झालय सांगु काय? आता लोकांना व्याप लई वाढलाय गं कामाचा. त्यामुळे लोक कणी काय करून खायचं बघतच नाही.
होय.
असं झालंय.
आमच्यात पण आम्ही करतो बाई.
हा हा.
कडाकण्या, कानुले.
पहिला भरपूर करायचे, दोन दोन डबे तीन तीन डबे भरून करायचे. दसऱ्याला.
त्या कडकणामध्ये पण तीन प्रकार साखरेचा
आता तिकटचे करायल्यात. तिकट कराय पहिला नाही पद्धत अशी भरून करत होते छान होत होत ते चहा बरोबर ते खाताना छान वाटायचं आण ते पौष्टिक होत नाही पहिलाच आता कस ते डाळ पण मिक्स झालिये सगळं बाहेर
भेसळ युक्तय नाई आता सध्या.
त्यामुळं आताच एवढं चव पण लागत नाही पहिला आपण लहान होतो त्यावेळी छान लागायचं आत्ताच एवढं नाही काही चांगलं.
नाही आता सगळं डाळीतेन पण ते प त्यात पण नमुने असतात.
होय.
देशी डाळ जवारी असं काय काय वेगवेगळ असतात.
होय होय.
त्यातला त्यातच प्रकार असतात ते.
होय त्यातल्या त्यातच प्रकार असतात सोड.
हम्म आणि कसं
तुझ्याकडे मग अ ते चिरोटे वगैरे करत्यात काय आमच्या इकडे चिरोटे पण करत्यात एकेकजण घरात.
आमच्यात चिरोटे वगैरे तसं काय नाही कसं करतात ते?
ते कणी मी पण नाही कधी केलं पण आमच्या इकडं मम्मी मम्मीकडच्या घरी करत्यात नाही तसं.
हा हा.
हे प फक्त काय एवढंच की साखरेचच असतय गोड असं भरून असतय जाड असं अस तय मग ते बहुतेक काय तर ते मैद्याच असतय बहुतेक नुसता. करत्यात मी पण नाही मी एकदा मम्मीला विचारलेल पण माझ्या एवढं लक्षात नाहीेये आता.
अ हां.
हम पण छान लागतय ते पण मस्त तोंड भरून गोड तोंड भरून लागतय मला आधीच गोड आवडतय नाही. त्यामुळे ते छान लागतय. मला तर आवडतय.
हम्म आम्हाला मला तर काय एवढं गोड आवडत नाही सोड मी लईचा गोड खायला बघत नाही.
हा हा आणि शेवट दिवशी कस शेवट दिवशी कसं ते अ आमच्याकड पद्धत आहे की शिलंगण लूटताना हे सगळे गावातले ग्रामस्थ आमच्याकड पण एकत्र जातात एका ठिकाणी जाऊन वाजंत्री येते परत देवी जी देवीचं यल्लमाचं जग म्हणून ते पण निघतय बाहेर. यलम्माच जग त्याच्याबरोबरच लोक पाठीमागन जातात मग सगळ्या देवांना सोनं ठेवून नमस्कार करून घरी येतात मग त्यांना आम्ही औक्षण वगैरे करून मग आत घेतो. मग आमच्या घरातनी जे देवारे असत्यात क नाई ते त्या देवाऱ्यांना कणी असं म्हणजे ताटात अस ठेवतात. म्हणजे करंजी आपण काय केलेलो असतो ना कडाकनं म ते पण पहिला कसं आमच्या इथ दोरीला असं ओ ओऊन असं बांधत होते हा आणि पहिला कर घट असतय की घट आमच्याइकडच जास्त सगळ्यांच्याच असतय, कारण शेतकरी लोक आहेत नई आमच्याइकडे जास्त. त्यामुळे घट सगळ्यांच्याच असतय, फक्त एवढंच असतय की, एकेकांच्यात वाळ असतय, म्हणजे ज्वारीत असं ते हे ठेवतात, मटकी, मडकं. आणि एक एक एककांच्यात कसं, ओलं असतंय म्हणजे, माती, लाल माती आणून ठेवलेल असत्यात.
हम्म! आमच्याइथ कसं, आमच्या इथ, आम म्हणजे आमच्यामध्ये कसं आमचे तर आमचे सात घर आहेत नाही कणी, त्यांच्यामध्ये असं घट नाही हाय.
हा हा.
म्हणजे आमचे कुलदैवते त्यांच्या नावाची एक एक वात असं लावली जाते. त्याला, म आठ नऊ दिवस असं तो दिवा तेवत राहायला पाहिजे नइ.
होय होय. आमच्याइकडं तर खूप जगत्याात त्या दिव्यांना, अजिबात म्हणजे चुकून मांजर उडी मारून नये, तो दिवा विजू नये, म्हणजे काहीतरी ते कारण असेल शास्त्रीय पहिलाच. कायतर, कारण ते पण काहीतर महत्त्वाचं आहे, पहिल्याचे लोक आपण म्हणतो अंधश्रद्धा, पण त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहेत, खर आपण अंधश्रद्धा असं, अंधश्रद्धा आहे असं काय नसतय, कि बाबा हा, असं कुठं काय असतय, असं लोक म्हणतात आत्ताची, पण तसं नाहीये. पूर्वीच्या लोकांना, लई अभ्यास होता. खूप खूप अभ्यास होता, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित होती आणि त्यानी सुखी होते तेव्हा. आपण आता नाही काय नई हाय एवढ, हम्म!
आणि आमचे ते जे अ म्हणजे जे श्लोक असातात की नई नवरातन बसलेले, ते देवळात असतात वस्तीला
हा हा.
आठ, नऊ, दिवस इथच त्यांची खाण्या-पिण्याची सोय केली जाते, अ सोय केली जाते, ज्या दिवशी त्यांनी, ज्या दिवशी लुटलं जात की नई त्या दिवशी आमच्या इथ पहिला, आरती दिवशी, म्हणजे शेवट असत्या की नई त्या दिवशी
हा.
भात असा, दही भात असा दिला जातो, दही, भात, कोथिंबीर, ल घालून असा, मस्तपैकी भात केला जातो, पूर्ण ग्रामसाना तो भात खाल्ला कि, मग उपास सोडायचा. हा, मग उपवास सोडला क नई मग त्या ग्रामस्थांना आहेर वगैरे करून म्हणजे घरच्यांनी आहेर करतात नई
होय होय, करतात ते.
हा, आहेर तेन करून मग, प्रत्येक गावातल्या देवांना शीलंगन म्हणजे सोनं घालून न्यायच घरात. येताना औक्षण करून घेतात, परत देवाऱ्यावर सोनं घालतात.
होय होय, पण आमच्या इकडे पण तसंच आहे.
गल्लीत आणि, प्रत्येक घरात द्यायला जातात.
हा हा.
भेटायच
आमच्यात पण तसंच करत्यात. आता कसं झालंय सांगू काय लोकांचं म्हणजे, काम, धावतं जग झाल्यामुळे लोक आता पहिल्यासारखं जात नाही आहेत. की एकमेकाच्या घरी असं द्यायलाच जास्त करून जात नाही. लहान मुलं, तेवढेच जातात. पहिला कसं आमचे आजोबा जायचे.
ह
वडील जायचे आमचे, म्हणजे आमचे पप्पा जायचे. आमचे काका सगळे एकमेकांच्या घरात जाऊन. फराळ करून मग यायचे नाही ते करंजी, कडाकणी वगैरे खा. म्हणून, मग आपल्या नातेवाईका म्हणजे माणसं त्यावेळी एकत्र यायला बघायची. की नाही आता नाही. अस ती गोष्टच राहिली नाही एकत्रपणे
ते पद्धत चालू आहे. आज सगळे जातात. काका तेन चुलते तेन सगळे जातात. आमच्या इकडे
हो का.
लहान मुलांच्या सगळ आणि त्यावेळेची, अ सगळ्यात बेस्ट रेसिपी ध धपाटे करतात आमच्यात
हो हो हा आमच्यात पण तसंच आहे. शेवट दिवशी धपाटे कर
धपाटे करतात.
होय होय.
सगळं म्हणजे सगळेजण येऊन शिल्लघन देऊन जातात. सगळ्यांना भेटून.
आणि आमच्यात अशी पद्धत आहे. जुन्या लोक आपले आता पूर्वज वारलेले आहेत ना. त्यांचे फो टो पण पुजायला तिथं ठेवतात. त्या दिवशी शेवट दिवशी. आपण ज्या दिवशी विजयादशमी असते ना. दसरा सोनं उटत वाढतात त्या दिवशी त्यां त्या फोटोंच पण पूजा केली जाते. आमच्या इकडे
हा हा.
असं असते मग येणारे पण त्यांच्या समोर, ते पूर्वज आहेत. त्यांच्या फोटोला पण नमस्कार करून त्यांच्या समोर सोनं ठेवून जातात. म्हणजे ते घरची व्यक्ती असली आपली पोती असं काहीतर आहे. असल ना त्याला पण कारण पण आहे ती पद्धत आहे आमच्या गावात पूर्ण पूर्वज प्रत्येकाच्या घरात जे वारलेले पूर्वज तेन असतात. त्यांचे फोटो त्या दिवशी पुजलेले जातात.
आमच्या इथं काय तशी पद्धत नाही.